हॅलो हॅलो
हॅलो बोल ना
काय चालूये? आ
जेवण कारायची
हा का
जेवणं करायची
हा का नाही ना म पण कराय आ म्हणला पण करायचे
ह होव का हम्म कुठे गेलती तू गावाला.
गावाला का मी गेलती महाराष्ट्र दर्शनाला
हौ का
हा चांगलं राहील ना.
हाव का आम्हाला काही म्हणतीस नाही आम्ही आलो असतो ना.
आ तूम्हाला म्हणले पण मग काम चालू होते नव्ह तवा.
हा काम चालू होती म्हणा.
हा कामाच्या यांच्या मधी मग गेले मी, मी एकलीच गेले.
हाव का मा देराला नव्हत नेल?
नाही, नाही. तिकडची फॅमिली होती आणि मी. हा.
हम्म, हम्म. बर झालं बाई देव करू राहिली तू.
हा मग आता जास लागत ना कधीतरी. मग, म्हतरी काय व्हायचं म्हतरी झाल्यावर देऊनच ठेवत लवकरच करा लाग त्या.
हम्म, हा पाय दुखत्या आहे ना.
मग नंतर नाही जमत बाई मग म्हातार झाल्यावर कसं जमल.
नाही, बाई मग नाही जमत ते.
हम्म आम्ही गेलतो आता याला गेलतो उज्जैनला.
उज्जैन ला गेलती का?
हा उज्जैन ला, खटुश्याम ला वृंदावन, अयोध्या
अरे बापरे लय केलं मग तव्हा.
अयोध्या, रामटेक, चित्रकूट काशी
ह बाप बा अरे बाप एवढे देव केल नी?
मग, मग जायल होतं ना आठ, दहा दिवस.
हा आठ, दहा दिवस जायेल होती आहे ना?
हा बालाजी केला.
ह हाव का आम्ही जाऊ बाई एकन दिवशी बालाजीला आता.
हा. बालजीला स्पेशल नाही नाव अस म्हणजे सात, आठ दिवस जाते पण मग सुईला आलं मग देव होन जात्या मधीच बरंच लागले ते केले.
हाव का, किती? पै, पैसे कितीक लागले तुम्हाला मग?
अ म बारा, एक हजार लागले समजा.
हाव का.
हा बारा हजार नाही टस स्पेशल आम्ही अस जोड्यान नव्हतो गेलोना, जोड्या गेलो कस मग थोडं फरक पडतो ना, हम्म.
ना मग फरक पडतोना.
ते छान ते बाहेरच म्हणजे मल जास्त अनु अनुभव नव्हता मग त्याच्यामुळ थोडा एरवी खर्च जास्दा झाला ना
हा माहित नसल्यावर अनुभव नसल्यावर होतच ते.
मग त्या अनुभव असला का थोडा फार तर मग फरक पडतो.
ह हा त्याला माणूस बी चांगलं सोबत चांगल्याच लागत ना.
म्हणजे पण नवीनच होता आणि आपण पण नन मग त्याच्यामुळ कुठं जमलं एवढं.
आपली गाडी घेऊन तुमची गाडी नेलीच तिथे किती भारी राहिल.
आणि मग आपल्या गाड्यानी जमत नाही एवढं तिकडं.
हा नाही या गाड्यानी जमत बाई लाब.
अन त्याच्यात बी चित्रकूटला द्यायला जायचं ना तर आपल्या घडच्या गाड्या नाही जात य त्यांच्या समजा त्यां त्यांच्या हा तिकडच्या लोकांच्या गाड्या के हा त्यांच्या गाड्या प्रवास कराला स ठीक आहे त्यानं
हॅलो.
हा भाडं घेता ना बाई भाडं आहे का एका- एका माणसाच दोन- दोन तीन तीनशे रुपये भाड ये.
एवढ्याश्या जागी ते बी
एवढच्या जागी म्हणजे दोन तीन किलोमीटर जायचं तेवढं जागत तेवढंच.
हवं ना मागतेच ना.
अ ते वरचाडा लागत ना असो त्याच्यामुंळ जास्त भाडं घेती मग.
बरं झालं पण गेली तर जऊन आली ना एकदा.
हम्म. ये प्र प्रयागराज नाही का.
हा.
त तिथं पण मग त्यांची समजी रिक्षा आणि अशी व्यवस्थित गाडीवर ति म्हणजे छोट राहत सयकलीनी आणि ते गाडीवानी कर राहत ना त्याच्यात जायला त्याच्यात पण भाडं घेतलं बाई आमचं त्याच्यात लई मजा आलीती आमची हा त्याच्यात बसलो परत ती सायकल चालायची आणि ते जास्तच म्हणजे ते मा गा सायकली वाल्याची पण खूप दईन झाली ना. आणि ते पूर्ण पर्या पर्यागराचा मोठा घाट राहतो चांगलाच तिथून.
हा मोठा घाट राहत असण मग त्याच्यामुळं.
नाही जमत तिथून.
हम्म -हम्म. अवघड दहीन झाली मग.
घाटात म्हणजे ना घाटच जिथं ना तिथं घाटायच पण मग हे प्रयागराज ला आणि ते घाटायचे ना त्या गाडी त्यांची ती सायकल राहती. त्या सायकलीवर त्यांची ल दईन होती हो त्या सायकली आल्यायची.
ती हा मग दहीन हाणाला दहीणच होत असल ना.
मग तेच म्हणजे पँनडलच खां लागतं पूर्ण आणि त्याच्या लोड म्हणजे म्हणजे मग आम्ही दहा पंधरा जण बसलो तर ते लोड किती होऊ राहिला.
बापरे दहा प दहा पंधराची सायकल एवढी शिक.
हा मग पाव बर तुम्ही सायकल ती छोटी आणि त्याच्यात परत इतकं जण बसलो आणि त मग काही आम्ही चालू त काही या समजा आमच्यासोबत माझ भाऊ ते होते ना त्यानी चालवली काही आम्ही चालवली.
हा होव का बरं जमलं मग.
मग ते म्हणजे लोटाला काही ते असं ते गाडीने सायकलवाला लोट त्याला-
हा पाहि त्या ना प तुम्ही लोटू एवढे पैसे घेतले का?
मग ते तरी बी म्हण पण ते माणजं आहे घाटवरून ते बापरे झालं ते
हा बई मग दहा पंधरा जण तुम्ही दहा पंधरा जण म्हणल्यावर मग होणारच ना घाम आल्या वाणी.
तर आम्ही सहा सात जण झालतो अन् लहान लहान मुलं होते. हं चार पाच जण मग तरी जादाच होऊन-
ज्यादा लोड होऊन गेला ना त्याला मग.
हा मुलं बी होती लहान लहान.
हा त्याच्यामुळेच झालेय.
हम्म मग ते जेवन आपलं बी. तेनचं बी मनल्यावर जास्तच होऊन गेलं ना.
हा मग त्यायचं आपलं होऊन गेलं.
हम्म काढायचं.
त्यासनं म बरं झालं पण जाऊदे याकपरच झालं.
नाही झालं बय दर्शन सऱ्या ठिकाणी व्यवस्थित झाले.
हा होका.
हम्म अयोध्येला गेलतो आम्ही.
बरेच देवं केले ग तुम्ही मग आम्हाला सांगायचं ना आम्ही आलो असतो ना तुमच्यासोबत.
सांगायला काय तिकडच्या फॅमिली सोबत गेलंय सांगायला सांगितलं होतं पण मंग तुम्हाला पण म्हणलं होतं पण मग तिकडची फॅमिली होती सारी आपली एक शीट. नीट धरेल होतय ना मग ते कामाच्या ह्याच्यात- त्याच्यामध्ये मंग म्हणले की जाते मंग आता काय आहे.
जाऊ दे बर झालं जाऊन आली ना.
ह हा हे कामच चालू राहतं हम्म चांगलं राहील म्हणजे. चांगली झाली ना म्हण दैनय झाली‌. काही नाही सकाळचं संध्याकाळचं व्यवस्थित दर्शन ते ओंकारेश्वर ला पण गेलतो.
हाव का. हा बरं झालं ते मग याक पर्स घेऊन आली मी-
हा आणि इतकं छान आहे याव वाटत नाही हो इकडं.
हा का त तिकडेच राहयचं होतं मग याव वाटत नव्हतं ना तुला.
खरंच ना लय छान वाटतं आपली इकडचेच जात आहे बरं का आप म्हणजे आपले नाय का इथे जवळ आसपासची गाव. तिथं आमचे तिथं आमचे पूर्ण न आम्हाला तिथं बी भेटायचंय. आम्ही आम्हाला कुठ ते म्हणज कुठलं तुम्ही ते म्हणजाय आम्ही इथलंच. ते आपलेच इकडचे तुम्ही म्हणलं आम्ही म्हणलं होव इकडच्या साईडचेच हाय. ते म्हणज आपल्या ते एकडचेच ताबडतोब समजून जातं म्हणजे लगेच.
हा नाही परत समजते मग आपली इकडची असल्यावर.
हा तिकडचे आणि इकडचे लगेच ताबडतोब समजून जात ते म्हणजे आपल्याकडचे म्हणजे अरे हे बी आपल्या आपल्याकडचेच हाय ते बोलले ना मला ते म्हणजाय तुम्ही कोणत्या भा ते मग आम्ही म्हणजा इकडचे ते म्हणजा आम्ही तर इकडलेच आहे मग. हम्म म्हणजे आपल्याकडच जास्त जाते, तिकडे दर्शनानंत!
टकायचे लोक जगाला! आप कसं आहे आपण बाज होते. नि मग पीेतश अ न करते ना का!
हा मग लांबणी लांबच्या आपल्याकडे येते ना? आपण तिकडे जातो.
हा आस होतन मंगली!
ह्! पण दर्शन घ्यायसाठी किती हे होत?
या हा! हो! आपल्याला तिकडचं देवाची मजा वाटल! तिथयला आपल्याकडडे देवाची मजा वाटल! !
मजा म्हणजे त्यांनला आपल्याकडचं! देव पाव होतं ना? आपल्याला तिकडचं!
अ देव पाओ!
मग आपण आता एवढं लांबतातो! ते देवाना बोलेल राहत म्हण जातो ना! -
हा न म इतिहास होता ना!
हम्म इथं चालतय मग आपण जाऊन येऊ आपण इथं जाऊ मग म्हणलं! खाटू श्यामला संभाजीनगरच्या खाटूश्यामला! तिथं पण उज्जन उज्जैन झालं, तिथं पण!
आमग जाऊ ना गे आ!
अरे छान झालो!
उद्या चाशील का परवा!
हम् उद्या नाही मी संमते शनिवारी जाऊ आपु!
शनिवारी का? हा जमना मग जाऊ आपून! जाऊ ग मग सोबत पाहिजे आपल्याला म्हण!
हा सोबत म्हणजे शनिवारी ना? छान रात तिथो!
हाव का जो मग सोबतचा पाह! आहे जो आपण मग!
हा! लय छान आहे हो इथो! इतके एवढ्या मोठे खाटू श्यामला जाऊस! तर मग इथल्या इथ काहून नाही!
येडाललेड्या जावाचे जावळ, लांब जाऊ सर हम जाऊ मग! हम् जाऊ दे परवा शिवावारी जायचं मग! हा शनिवारला कावरून तोहरत टोमॅटो बांधून घेतो, ना मग
हा आमचं त पण मग बरेच कामा आवडतं!
हा हा ज म्हण ना मग! !
तु, तुम्ही तुमच आवरून घ्या! तोवर आम्ही आमच आवरून घेतो.
हा! हा!
तेकाही एवढं हे नाही नाही, तर जायला समजा आता! असं एका रोजजात आपण ताबडतो! हा दिवसभरी जाणार नाही ना? दोन तीन घंट्यात तर लगेच वापस!
ताब ता ताबडतोब येऊ ना!
हा फक्त दर्शना अस! दर्शनालाच ते गर्दीन ते राहते ना?
मग आता थोडी का! चालूच राहत गर्दी राहतीस थोडी फार!
संध्याकाळी! ! त्यामाला जास्त राहते म्हणा दिवसभर नाही का एवढी!
मग आपू सकाळी लवकर जाऊन हिंडून!
हा मी आता इथं बरेच वेळेस गेली ना
हाव का ह जाऊ लवकर म सकाळी
हा इथं पण चार पाच वेळेस जाऊन आले मी संभाजीनगरच्या ख शाम ला.
हाव का.
हा.
जाऊ ग मग आपण.
हा.
शनिवारी तर नक्की न मग?
हा शनिवारी जाऊ ना.
हा हा येऊ मग शनिवारी.
हा.